हॅलो
हॅलो
हा येतो का आवाज,
हा हा यालाय.
हम्म, किती झा झाले का कॉल तुझे बऱ्यापैकी आता. माझे दोनच राहिलेत ग म म्हटलं, माझे जर मी पूर्ण पूर्ण करून घेतले त तुझा कॉल उचलता नाही येणार ना मला,
हा हा नाही माझे आता आठ झाले कॉल.
अच्छा मग मला तुला माझे किती राहिले दोन राहिले असतील ना पाच पट
हा बहुतेक लक्षात नाही आता,
हम्म तु करून बघ हा झाला की परत लगेचच करून बघ तू मग पाहिजे तर मी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
हां आणि एक दोन लोकांना अ विचारून ठेव मी तुला पाठवते नंबर. त्यांना व्हॉट्सअप कॉल करून विचार की तुम्ही अ फ्री असाल त कॉल करू का म्हणून,
बर बर,
कारण तसे आहेत बरेच लोक की जे म्हंटलेत की आमचं राहिलेय आमच पूर्ण पूर्ण म्हणजे नाही का आताच आलाय टास्क वगैरे,
ह- ह-
आज झाला तुझा स्टडी टाइम दिलाय ना याला.
होय.
थोडस शेड्यूल तुझ हल्ला असेल मग.
होय. आजच संडेच हाल्लं.
हम्म. पण बरय यार तू एवढ्या डेडी केशने करते हे अभ्यास, मी असं खूप कमी लोकं बघितले की सुट्टीये तरी पण अभ्यास करतात, सिलाबस शोधतात गुड पण मला छान वाटलं.
मला क्लासेस जॉईन करायचे नाहीत ना म्हणून करतोय मी.
हम्म. नाही तुला सांगते माझी मुलगी दहावी ते आणि तिला तिचे ऑनलाईन क्लास जॉईन केलाय कारण आमच्या इथनं जरा लांब पडतं म्हणून पण आग फक्त क्लास करते, शाळेत जाऊन येते. आणि म्हणते आता न बास झालं मी खूप अभ्यास केला म्हणे.
हो. आणि त्याच्यात ती सीबीएससी बोर्डालाय.
हां हां.
हां मी आणि बोलं ना की अगं कर ना अभ्यास तू दिसतच नाही मला अभ्यास करताना. तर म्हणते तुला काय माहिती की माझा माझा अभ्यास मी कधी करते. माझं कम्प्लीट असतं सगळं. मग काय, आणि तिला पण आता रोबोटिक्से. तर तिला मी विचारलं. हो. तिला म्हटल तुम्हाला रोबोटिक्स मध्ये काय शिकवतात. रोबट बनवायला शिकवतात का? तर म्हंटली हे रोबट बन बनवायला नाही शिकत काई रोबोटिक्स म्हणजे रोबोट बनवण असतं का? म्हणल मग काय असत ते तरी सांग. मला तरी कळेल ना. काय सांग म्हनते त म म्हणजे माझ पुस्तक देते ते बसं वाचत तू, मग तुला कळेल. काय
नाही थोड त्यांच्या ब्रेना पेलायच्या साईजच तेवढं नस ते रोबोटिक्स त्यांना आता लवकर स्टार्ट केलंय. पण त्यांनी पण जेवढं लवकर असं लक्ष देऊन स्टडी केलं तर समजण्यासारखं आहे.
हो ना, पण कसं होतंय अगं, बरेचसे पोरं म्हणतात की आम्हाला ते समजत नाही आण ते काय कोडी काय असतं वाटतं त्यांना त्याच्यात पण
हा त्यांना बेसिक शिकवतात म्हणजे अ अस बॉलर प्लेट कोड असत ना जो आता आम्हाला बीसी ला फर्ट इतर. ला वगैरे शिकवतात तर त्यांना आता आहे आता एल केेजी युकेजी वाल्यांना सुद्धा ते आहे.
पण त्यांची तेवढी बौद्धिक क्षमता तरी पाहिजे ना ग ते नेमकं काय कळायला तरी पाहिजे.
अ त्यांना अस पूर्ण अस ब्रीफली एक्सप्लेन करून शिकवायला पाहिजे म्हणजे सम आता इंग्लिश लहान मुलं पण इंग्लिश बोलतात ती पण आपल्याला अवघड वाटते पण, त्यांना जी सवय पडत गेली डोक्यात पडत गेले की ते इझी जातय ना.
हो तेच आहे कि ते रोबोटिक्स मध्ये पण आता बरेच पोरं म्हणतात आम्हाला कळत नाही आम्हाला काय सा समजतच नाही? टीचर काय आणि ते काही आठवड्यातनं दोन तास ते रोबोटिक्सचे असतात ते वाटतात त्यांचे.
हा हा
मी म्हटलं काय बघ बाई आणि त्याला मेन म्हणजे त्याला मार्कन नाहीत त्याला ग्रेड आहेत.
हो म्हटल बघा मग ग्रेड काय? बी सी काय येईल ते येईल आपली आणि प्रॅक्टिकली वाटतं त्यांना त्याचं.
रोबोटिक्स मध्ये त्यांना हे असेल की म्हणजे रोबोट म्हणजे काय ते कशास? बद्दल असतय वगैरे हेच असणार बेसिक असणार.
हा तेच बेसिकच असणार आहे. पण आता ते काय बहुतेक नवीन करक्युलर मध्ये आले की एक्स्ट्रा म्हणजे सिलेबसच्या एक्स्ट्रा काय पाहिजे मुलांना अभ्यासात हे ग्रेडवाले दोन तीन सब्जेक्ट तर एक ते रोबोटिक आणि एक एम सी एफ नावाचा काहीतरी सब्जेक्ट आहे त्याला पण ग्रेडच आहेत एम सी एफ म्हणजे ते एन सी सी वगैरे असतं नाही
हा.. हा..
तसंच महाराष्ट्र क्रेडिट फोर्स असं काहीतरी न् म्हणजे ते सगळे कवायतीचे प्रकार म्हणजे ते
हा आम्हाला होत ते आम्हाला पण होत. त्याच्यामध्ये ते ट्राफिक सिग्नल वगैरे हे सगळं सगळं असते त्याच्यामध्ये.
हम्म त ते असे दोन त्यांना आता ग्रेडचे सब्जेक्ट आहेत आणि एक आपलं अशा शारीरिक शिक्षण मग म्हटलं काय आता बोलायची सोय नाही. ते शाळेनेच दिले तर करायलाच लागतय.
नाही तीला युट्यूब वरती ना म्हणजे असं ॲनिमेशन व्हिडिओ असतात म्हणजे असं लेक क्चर मध्ये ऐकण्यापेक्षा ना ॲनिमेशन व्हिडिओ म्हणजे चित्र जसे डोळ्यात, डोक्यामध्ये फिट बसतात. तस कन्वर्झेशन बसत नाही. म तिला असं अनिमेशन व्हिडीओ वगैरे बघायला बसव म्हणजे तीला स्टडी करता फक्त माइंड मध्ये राहिल तरी लक्षात येतय.
हम् तेच ना. कारण व्हिज्युअल इफेक्ट जास्ती पडतो ते थेरी-थेरी करण्यापेक्षा.
थेरी कधीच डोक्यात जात नाही. समोरचा माणूस शंभर वेळा जरी बडबडला
हम्म. आणि ते थेरीचं म्हणजे कस ते बोरच होत राहत. किती बाबा ऐकायचं.
त्याच्या बदल्यात अनिमेशन व्हिडिओज बघायचे म्हणजे लक्षात राह
हो. आणि तस आता माहिती हा बोल बोल
पॉईंट जरी बघितल्या ना तरी आपल्याला आठवते आपण असं असं बघितलेल मग त्याच्यावरून आपण घेऊ शकतो. आपल्याला स्टडी करायची गरज नाही पडत एवढी मी आता डेली तसच करतोय. तरी माझा स्कोर ज्या मुली रोजच्या-रोज अस न चुकता अस अभ्यास करतात असं एक अस म्हणजे दिवसातले ते आठ तास अभ्यास करतात आणि बाकीचे चार तास अस ह्याच्यामध्ये जातोय त्यांच आणि मी फक्त दिवसाचे चार तास अभ्यास करतोय.
हम्म. तरी पण तुझ्याला
तरी पण त्यांच्याच एवढा माझा स्कोर आहे.
हा. कारण मग कसं असत व्हिज्युअल मेमरी जास्त असते ना आपली ते तुम्ही पुस्तक जे वाचता ते धडे धडे जे वाचता त्यापेक्षा तुम्ही जे बघता ना डायरेक्ट असं तू म्हटलीस तसं ॲनिमेटेड वगैरे ते जास्ती इफेक्टिव्ह असत ना म लहान मुलांना नाही का तसंच शिकवत बरं? त्यांचे ते गाणे, पोयम ते सगळे व्हिडिओ लावून त्यांना गोष्टी व्हिडिओ लावून शिकवतात. मग कळत लगेच पण ते सगळ्यांसाठीच लागू होतं खर तर.
होय, होय. आणि ते रट्टा मारून लक्षात पण राहत नाही थोडे बोललं कनी लगेच लक्षात न जाताय ते नंतर पण हे बघिलेल असतय ते कायमच लक्षात राहतय कधी कोण पण विचारल तर आपल्याला सांगता येतय.
सांगता येत. आता बघ की पिक्चरच आपण बघून येतो तर किती दिवस आपण पिक तो लक्षात राहतोच आपल्या म्हणजे कोणी पण विचारू दे तरी तो लक्षात रहातो. जरी तीन तासाच आपण त्याला शॉर्टकटमध्ये सांगतो पण एखादं काही असं डिटेल कोणी विचारलं तर सांगता येतच की.
होय. तेच असते आणि पेपरमध्ये का आपल्याकडनं जे टीचर असतात ते असं एक्सेप्ट कर करत नाहीत की जस दिलय ऍज इट इज सगळं पाहिजेत आपल्याला कनस्पेट क्लिअर असण्याशी मतलब असतय त्यांना. आपण जे लिहिलंय त्यातन त्यांना कळालं की ती कन्सेप्ट क्लिअर आहे तर ते आऊट आऊट आऊट ऑफ आऊट देऊन जातात.
देऊन टाकतात हो. फक्त लँग्वेज सोडली तर सगळ्या सब्जेक्टला आउट ऑफ मार्क देऊ शकतात.
होय होय लँग्वेजच काय ते हे सगळं ग्रामर आणि हे
त्याच्यात जातातच मार्क ना हा. त्याच्यात मार्क जातातच. आपण बाकीचे तर येतं कारण ते असं कुणीच नाही म्हणत की तुम्ही तस्साच्या तस्सा पॅरेग्राफ उतरून काढा. ती काय कॉम्प्युटर आहे का डोक्यात एक मेमरी केले की तसंच दाखवेल सेम
जेवला?
हम्म नाही अजून जेवलो नाही आता दीड वाजता वगैरे जेवेल. ते आज रविवार ना. आणि त्याच्यात कसं आमच्याकडे एक छोट कुत्र्याचं पिल्लू ए. ते अ फार आता बारकं ये आत्ताशी दीड महिन्याचं त्याला महिन्याचाच आणलाय आम्ही, तर तो आता मोठा मोठा व्हाय लागलाय आन तो एवढा धिंगाणा करतो ना? का काय विचारता सोय नाही?
मला आवडतय.
अ ते मला माझ्या लेकीला पण आवडतय, मग तिच्यासाठीच तर आणलंय?
आमचं पण होत अ. हा.
आता तो बघू आता, आपण चा किती दिवस बीचारा राहतोय माझ्यापाशी? ती आणि मी आम्हाला दोघीलाच बघायला लागतं, मग कसं होतं दिवसात च शेजारी आमच्या हायेत चांगले त्यांच्याकडं मोठं कुत्रं हाय? मग मी ती येईसपर्यंत मी नऊ साडेआठला निघताना त्यांना म्हणते की, जरा ह्याला खायला प्यायला सगळं ठेवलंय फक्त गेट लावून घेतेल, मग त्याच्यापाशी फक्त लक्ष ठेवा. मग ती येते एक वाजेपर्यंत मग ती आली की मग ती असते. त्याच्याकडे लक्ष ठेवायला.
हू हू.
आणि तो हसकी ये ना तेला खूप केस येत. सारखं त्याचे केस बघत राहाय लागतं. ते डॉ क्टरकड नेल होत ते म्हटले का? ते केस खूप असले का किडे होतात ते छोटे.
होय होय, त्यांना ते टॉनिक भेटत की कडे न होण्यासाठी.
पण नाही, आता तो एक महिन्याचाच होता ना म आता ते म्हनले का दोन महिने पूर्ण झाले ना? हा त्याचे दोन महिने पूर्ण झालं का? त्याला ते सगळे इंजेक्शन, औषधं ते सगळे तुम्ही मग तेव्हा देऊ शकता. ते सारखं त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं.
हम्म.
तुझ्याकडे कुठलं होतं
आमच्या घरी पण होतं ते म्हणजे मिलेटरी वाल्यांच असतय ना? तसल कुत्र आणलं होत पण त्याला खरुच झालेलं. म त्याला सोडून आलं, त्याला दवाखाना पण सगळं केलं. पण ते बरंच होत नाही बोलल्यावर मग आता काय करायचं
हा ते जास्त प्रमाणात पसरलं की आणि ते आपल्याला पण त्याच इन्फेक्शन होऊ शकतं ना.
हां. नाही आम्ही थोडं होत तेव्हाच दाखवायला-दाखवलेलं पण त्याला औषध घालून पण ते कमी झालं नाही.
हा. ते काय कोणाकोणाची टेंडन्सी पण असते ना.
हो.
हम्म आमच्याकडे नव्हतंच एवढे वर्ष मग मला खर तर मला नाही आवडत घरात कुत्र. त्याचं सगळंच करायला लागतं. तर पण ते माझी पोरगी म्हटली मग एकटाच आई मला फार मग एकटं बोर होतय म म्हंटल ठीक आहे. एका ओळखीच्यानी आसच दिलय. त्यांच्या कुत्रीला पाच ते हसकी आहे त्यांच्याकडे. त्याला पाच पिल्ल झाली आहेत तीन मुली होत्या आणि दोन मुलं होतीत. मग म्हटलं मुलगी नको बाई मला एक पहिलेच मुलगी सांभाळता-सांभाळता मला ना कीनव आले तर आता मी एक मुलगा घेते. म ते म्हंटले ते एक महिने झालं की ते दूध प्यायच कमी करतं ना आईचं
होय.
घेऊन जा म्हटले नाही, तर मग त्याला एकदा आईचा खूप लळा लागला तर, ते सोडणार नाही. ते पळून येईल आमच्या घरी हा मग त्याला एक महिन्याच मी घेऊन आले. आता झाले बघ पंधरा वीस दिवस झाले. त्याला आणून
का मी आणले कुत्र सोडल्यानंतर आता मांजर घेऊन आले.
अ मांजरी पण कस होतंय ना? मा मांजर मला जरा बरी वाटते. पण तिचं ते पिलं बिलं, सारखंच पिलं होतात तिला
होय नाही बघ काय?
हा मग ठीक हाय. हा. कसं होतं आमच्याकडे, असं खाली घर आहे ना आमचं बिल्डिंग नाही. असं बांधलेलं खाली घर आहे. आमचं असं शेजारी शेजारी आणि कंपाऊंड मध्ये सगळ्यांचे असे छोटे छोटे कंपाऊंड एत, तर पलीकडच शेजाऱ्यांच पण अस तर आपल्यात वापरू शकतो असं हाय आणि त्यांच्याकडे पण आहे. त्यांच्याकडे एक कुत्र हाय आणि एक कुत्री हाय पण ते वेगळे त्यांचे दोन घर हायेत. ना तर ते एक दुसरीकडच्या घरी असतं आणि इकडच्या घरी असत. मग त्यांना ते सवय ये कुत्र सांभाळायची मग मी त्यांना विचारत राहते सारखं, का ते हे असं करतय? ह्याला काय तसं करत तर काय? ते म्हटलं की काय टेशन नको. प ग्यो तुझ का काही त्रास नाही जास्त, तेच आता लहान आहे म्हणून त्रास देतय, एकदा मोठं झालं की काय नसतं त्रास देत त्याच ते सगळ शिकत म्हणे शिकवलं की तर